नमस्कार कसे आहात.
बर आात तम्ही कशसे आहात.
मी पण बरी आहे तर आज ना. या विषयावर चर्चा करूयात. आवाज येतोय. तर आजकालच्या धावपळीच्या जीवनामध्ये. हे शरीराात खूप महत्त्वाचे आहे.
हॅलो.
हॅलो आवाज येतो आहे ना.
हॅलो हां येतोय.
हा आवाज येतो हा तर आजकालच्या च्या जीवनामध्ये शरीरासाठी आरोग्यासाठी योग आणि व्यायाम खूप महत्त्वाचे आहेत. योगामुळे शरीर मन आणि श्वास यांचा समतोल साधला जातो. व्यायामुळे शरीर मजबूत होते स्नायू बळकट होतात. संशित संशती वाढते.
हो या्या धापळीच्या जीवनात खरंच योग आणि व्यायाम खूप महत्वाचा आहे
हो आणि म्हणजे योग आणि व्यायाम या रोगांचे पण फायदे वेगवेगळे आहेत पण दोन्ही फायदे शरीरासाठी खूप चांगल्या पद्धतीचे आहेत.
अ फायदे पण आहे आणि रोज सकाळी थोडा वेळ योग केल्याने खरे शरीर आणि मन दोन्ही निरोगी राहतात.
हो खूप पद्धतीने कारण रोज सकाळी उठल्यानंतर व्यायाम म्हणजे चालणे वगैरे व्यायाम करणे परत घरी आल्यानंतर योग वगैरे करणे हे शरीरासाठी खूप महत्त्वाचे आहेत. मानसिक शांतता पण लाभते आणि व्यायाम शरीर तंदुरुस्त त राहते सुरुवातीला ताडासण
ते आणि एकांग्रता पण मारते आपली तर उपज मे निहा पॉंटर एकाग्रता
तिला तर भुजंग वज अस आणि हे हळूहळू थोडं थोडं चालू जर केलं तर शरीराला त्याचा लाभ होतो असतो आपला.
हो बऱ्याच प्रकारे होतो.
फुफ्फुसे मजबूत होतात ताण कमी होतो आणि मन पण शांत राहते.
जे व्यायामाचे खरंच हो खूप फायदे आहेत. सायकल पण चालवले पाहिजे रोज सकाळी उठून उड्या मारणे हे. उतम व्याम आहे.
चालणे, धावणे, सायकल चालवणे म्हणा दोरीवर उड्या मारणे. पुशअप्स, स्ट्रेचिंग आणि हलका जॉगिंग करणे हे पण खूप महत्त्वाचे.
हो खरं म्हणजे शरीर मजबूत पण होते. रोग प्र्रतिकार शक्ती पण वाढते आणि नियमित व्यायाम केला आणि खरं वजन पण आपलं नियंत्रित राहते.
तीस ते पंचेचाळीस मिनिट व्यायाम हा पुरेसा झालो झाला आपल्या शरीरासाठी.
बरोबर.
अनेक लोक वेळ.
योगामध्ये प्राणायामालाही खूप महत्त्व आहे.
हो अनेक लोक वेळ नसल्याचे कारण सांगतात पण वेळ नसतो असे नाही आपण वेळ काढला पाहिजे. पण काढत नाहीे आपल्या आरोग्यासाठी.
हा वेळ तर काढलाच पाहिजे याच्यासाठी आपण.
हो आणि योगामुळे पण लट. योगामुळे पण लठ्ठपणा, मधुमेह, उच्च रक्ताब, तणाव. पाठदुखी आणि सांदुखी यावर पण नियंत्रण ठेवण्यास खूप मदत होते दवाखान्यामध्ये जा अशी गरज पडत नाही योगा आणि व्यायाम या गोष्टी.
हो व्यायाम का टाइम काढला पाहिजे पण योग आणि व्यायाम. करताना घाई करू. म्हणजे करायची नाही आणि सुरुवात हलक्या व्यायामापासून करावी व्यायाम करायला पण एक. म्हणजे हे डोकं पण लागतं किवाम. कशा पद्धतीने करायला पाहिजे कायरायला.
सुरुवात हे अवघड व्यायामापासून नाही तर सोप्या व्यायामापासून केली पाहिजे. जेणेकरून शरीराला हळूहळू त्याची सवय लागत जाईल. आणि व्यायामामुळे कसे आहे मुख्य फायदे म्हणजे वजन नियंत्रणात राहते हाडे मजबूत होते. धैयरोग्य राह. रोग प्र्रतिकारक शक्ती वाढते आणि शरीरामध्येध असलेली जी ऊर्जा आहे ती पण वाढते त्याच्या.
हो.
आता मुलांनी योग आणि व्यायाम कशासाठी करावे तर एकाग्रता, स्मरणशक्ती. आणि शारीरिक व- विकास हा त्यांचा चांगल्या प्रकारे होतो अभ्यासामध्ये पण मन लागते.
अनेक लोकं मोबाईल आणि संगणकासमोर जास्त वेळ बसतात. त्यामुळे शरीराची हालचाल पण खूप कमी होते.
हो. वृद्ध लोकांसाठी पण कस आहे हलका योग म्हणा प्राणाम चालणे हे डॉक्टरांच्या सल्ल्यानी. त्यांनी हलका थोडा थोडा व्यायाम करायला पाहिजे त्यांचही शरी. शरीर तंदुरुस्त राहते.
हो म्हणजे लहान मुला म्हणजे लहान मुलापासून ते जेष्. नागरिकापर्यंत प्रत्येकाने व्यायाम वयानुसार योग्य आणि. योग आणि व्यायाम करायला जावा.
हो खूपच आणि योग करताना म्हणजे तेिकणपोटी योग करावा घाई. करू नय योग्य प्रशिक्षण ते मार्गदर्शन. शरीरा हा म्हणजे जास्त ताण पण पडू देऊनेत.
हो बराबर म्हणजे निरोगी शरीरातच निरोगी मन वाते तर आपण आजूब. अ आपण नियमित योग आणि व्यायाम करण्याचा संकल्प रोज. केलाच पाहिजे म्हणजे आपण नाही करत असेल तर आजपासून आपण. पण करायला पाहिजे.
प्रमानंतर ोिंग पा आणि पौष्टिक आह थोडासा घ्यावा जेणेकर
भाज गरपूर पाने आवश्यकता आहे जंक फूड हा वाप खूप म्हणजे केलाच नाही पाहिजे आपल्या शरी